हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय.
हॅलो
हॅलो, हा येतोय आवाज. हो आता येतोय.
हा येतोय.
झाल जेवण. हो
हो हो झाल की. झाल आज हे होत, काय ते आमच
हास्य क्लबच शिबिर होत एक.
होय हा हा
तर मग वेळ गेला जरा.
ह हा
ऐकु येतय.
हो येते.
हा तर मग, जरा हसण्याचे फायदे वगैरे सांगितले ना त्यांनी आम्हाला.
बरं.
हॅलो.
काय काय सांगितलं?
हा हा सांगते की, तेच सांगायसाठी फोन केला. छान होतं शिबिर आणि फ्रेश वाटलं मला. हम्म, तर. म्हणजे वीस मिनिटं हसलं तर काय-काय फायदे होतात असं त्यांनी ते थोडंस
सांगितलं हा, हा. आपल्यासाठी काय-काय म्हणजे फायदे आहेत, असं.
हा तर.
हॅलो.
स्ट्रेस कमी होतो.
हा.
अ इम्यनिटी वाढते. अँटीबॉडीज तयार होतात. आजारी लोक लवकर पडत नाही हसल्यानं. परत स्ट्रेसमुळे, स्ट्रेस कमी होतो म्हणजे कोर्टिसॉल नावाचं टेन्शन वाला हार्मोन्स असतं ना.
होय.
ते डोकं हलकं-हलकं वाटतं त्यानं. कमी होत, ते हार्मोन्स कमी झाला की.
बरोबर.
आणि हार्ट साठी सगळ्यात चांगलं, ब्लड सर्क्युलेशन सुपर होत त्यानं, अगदी सगळीकड सुधारत. हम. शरीर ते. अँडोफिन सोडत ना...
होय.
तर नॅचरल पेन क्लियर सारखं ते. हसण्यान शरीर काम करत आणि अ कॅलरी, वीस मिनिटं हासल्याने, चाळीस ते पन्नास कॅलरीज हे होतात. मला तर अगदी हेच वाटलं एकदम. आणि अ. म्हणजे व्यायाम पण करा, व्यायाम केल्यासारखंच आहे ना ते.
होय एक प्रकारचा व्यायामच आहे ना, हसणं म्हणजे.
आणि पोटाचे स्नायू पण त्यामुळं एक्सरसाईज होतात. आणि मनासाठी म्हणला तर ते म्हणाले अ मूड फ्रेश होतो. म्हणजे डोपाविन, आणि सेरोटिनीन वाढतं. आणि आनंदी वाटायला लागतं हसण्यामुळं.
होय.
आणि. एन्झायटी जाते, म्हणजे निगेटिव्ह विचारांची पकड जरा सैल होते. निगेटिव्ह विचार जातात. पॉझिटिव्ह वाटायला लागतं.
हा, बरोबर.
परत झोप चांगली लागते. हसलं की डोकं शांत होतं.
होय.
आणि आत्मविश्वास वाढतो हसण्यानं... समोरच्यावर बोलायची हे वाढती अ बरं वाटतं बोलायला समोरच्याला, कॉन्फिडेंटली वाटत.
होय, होय,
आणि, परत आणि नात्यांसाठी म्हंटलं तर बॉन्डिंग होत. एकत्र असल्यान मी मित्र, फॅमिली जवळ येतात.
तर मग हसूया.
क्रिएटिविटी वाढते. आणि, टेन्शन गेल्यावर नवीन- नवीन जरा आयडिया सुचातात.
हा
हा. बरेच त्यांनी इतके फायदे सांगितले ना, अ हास हासणाऱ्या माणसांजवळ आपोआप जरा लोक जवळ येतात. असं पण होत. आणि
ह
अ फेस योगामध्ये अ मध्ये होत आणि सुरकुत्या चेहऱ्यावरच्या कमी दिसतात. सात श्वास खोल जाऊन, फुफ्फुस साफवायला मदत होती. साखरेच लेव्हल कंट्रोल व्हायला मदत होती.
हो.
तीन मिनिटं हासणं म्हणजे, वीस मिनिटं हासणं म्हणजे, तीन मिनिट रॉईंग करतो की नाही, त्याची तेवढी कसरत होती म्हणे हसण्यानं त्यातन
होय, हो हो
ज लाफिंग योगा, ते शिकवलं. टायमर लावून मग हसा वगैरे सांगितलं.
बरोबर, म्हणजे खास त्याच्यासाठी
खास त्याच्यासाठीच एक वीस मिनिटं द्यायची, इतके जर फायदे असतील आता चाळीस आणि पन्नास मिनटं जर ते चाळीस आणि पन्नास कॅलरी जळत असतील तर मग बघ ना
होय, तेच की.
हा. तर ते मला चांगलं वाटलं, म्हटलं आता करायचं उद्यापासून रोज. व्यायामाचा एक प्रकार म्हणून ते मग ते खांदे हलवत हासायचं, खांदे हलवत हा हा हा खांदे हलवत हु हु हू खांदे हलवत, ही ही ही ही खांदे अस गदगद करत हे हे हे शरी ज्या शरीराचं सगळं हालवत अ ते ते करायचं हा एक वीसच मिनिटं करायचं पण ते, हात वर करून, मोठे आकाशाकडे, अस व्ही सेप करून, मोठ्यांना हसायचं ना परत, हसत-हसत तुम्हांला खरंच येतं, म्हणजे खोटंच हसायचंय ऍक्च्युली ते. ते काय लगेच हसायला येत नाही, पण त्याखोट्या हसण्यातूनच अन् हे सगळे प्रकार अं होतात.
हा
हो इचकट अ त्या ह्याच्यात वेग हा व्यायाम म्हणून ते करायचं, आणि ते द्रव्य जर हार्मोन्स द्रव्य कशी वेगवेग ळी सोडतायत बघ ना ते. किंवा कमी करण्याची किती ताकद आहे हास्यामध्ये.
होय
हो आणि नैराश्य जातं म्हणजे मला ते अगदी- सगळं सांगितल्यावर इतके फायदे त्याच्यामुळं मग म्हणलं कधी लक्षच देत नाही, थोडं चांगल लक्ष द्यायला पाहिजे किंवा जरी झाल ना तरी आप पण नेमका तो टाळतो भाग, हसायचं मोठ्यानं किंवा काय
जरा एकर हॅलो बाहेर वगैरे असलं ना कि थोडं कशाला कश
कशाला अस करतो हात अ हे करून अगदी
होय.
हासायला सांगितलं त्यांनी म्हणजे मोकळ होतं. आता बाहेर काय राहतंय तुमच्या अ पडदा राहतो. य काही समोरच्या व्यक्तींबरोबर बोलताना
चांगले फायदे आहेत सगळे.
फायदे चांगले सगळे सांगितले.
होय
म्हटलं शिबिर झालंय तुला परत अ सांगावं जरा छान शिबिर आहे म्हणून
हां हां
अगदी दहा आ अर्धा तासच घेतली त्यांनी जास्त नाही. मग थोडसं करून घेतलं असं करा, तसं करा म्हणून प्रॅक् टीकल थोडस घेतलं, - मला एकूण चांगलं वाटलं सगळा प्रकार तो
हां हां हा
हा आणि खरंच हलकं वाटलं जरा हा हा मानेची एक शीर जरा हो हल्लं मानेची शिर क नाही एक दुखत होती, बरेच दिवस तर ते असं खांदे हलवले ना मी तर ते दुखायची थांबली माझी शिर हा चांगलीच आवघडली होती शिर माझी हुं ते असं हसण्यातून अगदी मु मोकळं झालं मला ते, मोकळच वाटलं एकदम.
हा हा
म्हणजे आता दुखरा भाग दुखतोय पण तिची चमक होती ना-, ती निघाली तर चमक त्या, त्या हसर्याच्या हेच्यातनं
बर, बर मोकळ्या झाल्या असणार सगळ्या शिरा किती?
आपण करायचं आणि इतरांना पण अजून चार जणांना सांगितलं तर ते करतील ना, म्ह आणि अनेक जणांनी केले की त्याचे फायदे होतील. प्रचार होईल, तर या हास्याचे क्लब तर क्लब आहेत म्हणे?
हो आहेत ना.
हा हास्यकलब म्हणूनच असन ते, सकाळचे सगळे जण उ हा हा हा. हो हासतात म्हणे सगळे, हम्म ते हास ते बघून आपल्याला खरं हासु येतय म्हणे. हम्मम, हम्म, हम्म म
चालतय चालतय आणि काय चालय?
काय नाही चालुय काम चालू होतं मगाशी जरा ह
मी पण जरा माणसं आली म्हणून म्हंटलं जरा नंतर बोलावं आज जाऊन मला जरा सविस्तर बोलायचं होतं तुझ्यावर म्हणताना म्हटलं हे करूया बोलूया नंतर जरा मग तुझं पण तोपर्यंत काम झालं
होय झालं परत एक स कॉल चालू होता ग
हा हा बरोबर ह ह चालेल चालेल
बाकी आवरलं?
आवरलं आवरल सगळं आवरलय आवरूनचं जरा नंतर फोन केला म्हटलं जरा उशिराने करावं फोन एकदा दोनदा फोन केला पण तुझ आहे की बरं आहे आज हं
आहे. हम्म.
आमच्या इकडे पण चालू ये कंटिन्युअस चालूच असतय. हा जरा पडला म्हणजे असं कूठ पडतोय नाही तर म बारीक चालू असतोय असं
हा हा हा हा
असं
बरं बरं बर चालतय
होय बाकी तब्येत वगैरे आहे का व्यवस्थित?
ये सगळी तुमच्या आता कधी भेटताय बघूया सगळीजण.
होय भेटू या लवकर आता. बाकी सर्दी वगैरे कुणाला नाही वायरल घरी कुणाला? जरा चालूये काळजी घ्यायची जरा होय. हं वाफ वगैरे घ्यायचं अधूनमधून गरम पाणी प्याय
विरोध होतोय म्हणे.
होय होय ते प्रतिकारशक्ती वाढते ना.
होय काय हा ते पण ते पण सांगितलं त्यानी त्या हरण्यामुळं. अ तुमची प प्रतिकार शक् क्ती वाढते म्हणे ते बोलायची का म्हणजे ते रोगांना थांबवायची. बापरे म्हटलं किती हे आहे ना आपण म्हणजे त्याला हातातल असून त्याला आपण व्हॅल्यू देत नाही. आता उद्यापासून म्हटलं करायचं, हसायचं आपले वीस मिनटं. हम्म. तुम्ही पण करा, त्या रोजच्या हिच्यात जरा
होय, कर ते
हं. बरं, करायचं आपलं आपण म्हणजे असलं कोणी तर, मित्र मैत्रिणीत करायचं. आणि त्यानं मग म्हणे अं हंसणाऱ्या माणसाजवळ माणसाजवळ येतात जास्ती. तुम्ही लोकप्रिय होता. तुमची मित्र मैत्रिणी जरा जोडले जातात. हसरेयेत म्हणलं की, माणस जवळ येतात. बरोबरेना, तोंड पाडून बसले की, कोण बसणार जवळ? असं नाही का. हम्म, आम्हाला बरेच फायदे वाटले म्हणलं, आता उद्यापासून करणार. चालतंय चालत
चालतेय, ठीक आहे. गुड नाईट, शुभरात्री.
शुभरात्री.